हॅलो
येतोय आवाज
हो येतोय ना
हा मला पण येत आहे.
कशा आहात झालं का जेवण
हो आताच झालं
ओके
तुमचं झालं
हो झालं ना मी तर आत्ता आलो.
अच्छा लेट
हो लेट लेट ऑफिस मधून काम चालू होतं, ना सध्या
ओके हम्म हम्म
बाकी आता झालं का सगळं व्यवस्थित तिकडे वसलेला
हा हा आता व्यवस्थित झालंय आता पाऊस प्रॉपर थांबलाय तीन चार दिवस झाला ऊन आहे यकडक एकदम
ह बर बर चांगलेय
हा
बाकी मुंबई विषी तुम्हाला काय माहिती आहे का थोडीशी
मुंबई विषयी एवढे नाही थोडी फार माहिती आहे
अच्छा मग मी सांगू का थोडीशी माहिती
हो हो सांगा ना
पहिले मुंबई ना मुंबई शहर आत्ताच जे आहे. ते असं एकत्र नव्हतं. पहिले सात वेगवेगळी बेट होती छोटी छोटी
ओके
हा तिथे कोळी लोकं राहायचे त्या कोळी लोकांची सात छोटी छोटी बेट होती.
हम्म
मग ती तर पहिले आपल्या जे राज्यकर्ते होते पहिले शिवाजी महाराज होते मोगल होते त्यांच्याकडे होती ती भेटे नंतर मग ती पोर्तुगीज लोकांनी घेतली
अच्छा
सोळाशे एक हा हॅलो
हा हा आला आवाज
येतोय का आवाज
हो ह
तर ते नंतर पंधराव्या शतकामध्ये पोर्तुगीजांनी घेतली मग सोळाशे एकसष्ट मध्ये आवाज येतोय का माझा
हो येतोय ना
सोळाशे एकसष्ट मध्ये त्या पोर्तुगीजांच्या एका मुलीचा विवाह इंग्लंडच्या चार्ल्स दुसऱ्यासोबत झाला
अच्छा
तेव्हा त्यांनी हुंड्याच्या रूपात ईस्ट इंडिया कंपनीला ह बेटी भेटली त्यांनी इंग्रजांना हुंडा दिला नंतर मंग काय झालं अं आपला एकोणीसशे शत येऊ पर्यंत त्यांना कळलं की मुंबई मधून खूप साऱ्या गोष्टी होऊ शकतात पण त्यां एकाेटरवरून दुसऱ्याेटरवरय खूप प्रॉब्लेम व्हायचा
अच्छा
त्यांनी अठराशे पंचाळीस मध्ये एकत्र करायच सुरू केलं त्यांनी मुंबईला
ओके
मग ते मुंबई एकच बेड बनलं त्यांनी भराव टाकला सगळ जेवढी खाडी होती त्यांनी तिकडे सगळी माती टाकली माती टाकून टाकून वाळू टाकून टाकून रजे टाकून टाकून त्यांनी एकत्रशे पुूर्ण मुंबई बनली
ओ हेन
मुंबई पासून आपल्या सेंट्रल लाईनला मुंबई पासून ठाण्यापर्यंत वेस्टर्न लाइन ला चर्चगेट पासून अं दहिसरपर्यंत हे सगळे एकत्र झाले
अच्छा
हो अशी थोडीशी स्टोरी आहे मुंबईची
हम्म
ते कसे कोळी समाजातील लोक होते ते आधीपासून संम लक समुद्रावरती आहे
ओके
समुद्र मासे पकडून ताजी असतात ना बाजारात विकतात किंवा सुकून पावसाळ्यात स्वतःसाठी ठेवतात किंवा विकासाठी ठेवतात
अच्छा
आणि मग जिथे ह्यांची वस्ती आहे त्याला कोळीवाडा म्हणतात तर मुंबईत असे कोळीवाडे बरेच आहे
हो का ओके अशी हिस्ट्री काय
माता ते लोकच ना बाकी पोळी म्हणतात पळी सुद्धाला आगरी म्हणतात भंडारी म्हणतात हे लोक पहिलेहीथं होते आणि कोळी लोक जास्त प्रमा मासेे पकडायचे आणि आगरी समाज होता तो जे खाड्या आहेत ना खाड्या असत ना छोट्या छोट्या खाड्याच्याकडे सग नदीचं पाणी समोजलं जात तिथं राहायच नदीकाठी किंवा खाडी काठी िक जास्त भात बनवायचे
हम्म
अगरी लोक जास्त मच्छी नाही पकडायचे ते फक्त भात बनवायचे शेती करायचे
ह
असं करायच पण मुंबईच खरं रूप पलटायचं केलं तर इंग्रजांनीच केलं
हम्म ते तर हाय
बाकी काय म्हणतात मुंबईतच कुठे
काय बोलले
मुंबईमध्येध्ये कुठेिरले प्रशना स्थळ बघितलं
हा पाहिले ना मी गेटवे ऑफ इंडिया पाहिला आणि हजी आली पाहिली महालक्ष्मी लक्ष्मी मंदिर म्हातारीचं बूट
हम्म
मरीन ड्राईव्ह हे एवढे स्थळ पाहिले बाकीचे अजून कोणते्या स्थळ नाही पाहिले आणि
आहे
हा.
याच्या पुढे आपली अ मुंबईचा हायकोर्ट आहे. राजाभाई टावर ग्रुप बघितला. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय पण आहे.
हम्म
परत आपले जुन्या नोटा असात ना जुन्या नोटा जुणी नाणी वगैरेसून बघायला मिळतात आपल्या
हम्म अच्छा अच्छा
एकशे अठ एक सोसायटी लायब्ररी आहे मोठी डेविड असून लायब्ररी आहे आर्ट गॅलरी पण आहे चांगले चांगले पेंटिंग्स तिकडे असतात चहा आर्ट गॅलरी आहे नॅशनल गॅलेरी ऑफ मोटरन्स आहे.
ओके.
प खूप साऱ्या गोष्टी बघायसारख्या
अच्छा हे नाही पाहिले मी अजून
हा. ते रस्त्यामध्येच दिसतं पण ते कसं लोकांना जास्त माहिती नाही पण की हे पण खूप जुन आहे. आ फ्लोरा फाउंटेन झाला फ्लोरा फाउंटेन तुम्हाला माहिती असेल.
नाही.
त खूप महत्वाचा आहे विलिंग्टन फाउंटन आहे ओवल. मैदान आहे आझाद मैदान आहे.
हा आझाद मैदान माहित आहे.
प्रफ मार्केट माहिती आहे ना प्रॉफिट मार्केट प माहिती असेल तुम्हाला?
हो. हा. हो.
अजून दे येते तर खूप सगळ्यांना माहिती आहे पॅशन
काय?
ते फॅशन स्ट्रीट
हा हा.
ते जे आजकालच्या ट्रेंड मध्ये ना कपडे वॉचेस वगैरे शूज वगैरे दिसले ते स्वस्तपणे भेटतात. ते बाहेर कुठे ना बघायला लागते कच्या मुंबई ते पोरेपुरी घालतात ते तिकडे बघायलाग.
हम्. भरपूर आहे मग काय बोललेय.
नेहरू तारांगण पण बघितलं असेल ना.
हा हा बघितलं ना ते चंद्राचं सगळं दाखवतात ना. पूर्ण आकाश आकाशगंगा आकाशातला सगळे ग्रह
सिद्धिविनायक मंदिर
हो पाहिलं ते पण पाहिलंय.
महालक्ष्मी मंदिर बघितलं असेल तुम्ही हजेरीला गेले महिल्यावरती
हाजी आलेला गेला त्याच्या तिकडून जवळच आहे महालक्ष्मी मंदिर
जवळच आहे महालक्ष्मी मंदिर बाजूलाच आहे.
हा.
उंमादेवी मंदिर बघितलं का?
नाही.
हो भुली भुलेश्वर आहे ते मेन मंदिर मुंबईसन ज्याच नावावरून त्या देवीच्या नावावरून मुंबईचं नाव झालं ते मंदिर आहे.
ते कुठे आहे.
तिकडेच आहे आपल्या प्रॉपर मार्केटच्या पासून थोडास जवळ आहे.
अच्छा नव्हतं माहित?
हॅलो! तर तिकडे जात खूप सारे ब तिकडे आपले क्ट्रेस बॉलवूड लोक पण जातात.
हा.
पहिले ते इकडचे लोक संपयचे आता तिथे पूर्णपणे परप्रांतीय आलेले आहेत. हे सगळं तिकडे बघतो काय वा.
अच्छा आता अलावड आहे का जायला.
एवढं आहे ना जायला आता पण तुम्ही जाऊ शकता तुही जा आवडी
हॅलो आवाज नाही आला.
बाकी ह तुम्हाला माहित असेल आतागले
हम्म हम्म हम्म हो आता आला.
भायखळ्याचं भाऊताची लट संग्रहालय पण बघित असेल ना,
नाही नाही भायकळ्याच काही नाही पाहिलं.
राणीची बाग नाही बघितली.
हा, रा.. हो राणीची बाग बघितली. लहान होते त्यावेेळेस ते वरच्यावरच
ओके तिथे संग्रहालय पण आहे एक म्यूझियम
अच अच्छा राणीच्या बागाच
चालते मग आता कॉल ठेवतो आपण, तुम्ही करा मला कॉल म
हा हा ठीक आहे ठेवते.
ओके ओके